अ.. ठीक आहे, आवाज येते का.
हा हा, येतोय माझा येतोय.
हा, येतोय येतोय.
हा हा.
मग आता आपण खाण्याबद्दल बोलूया थोडंसं. खाद्य पदार्थांबद्दल वगैरे हां. तुमचा तरी जास्तीत जास्त तुम्हाला, कोणता पदार्थ आवडतोय.
अ.. मला पुरणपोळी.
पुरणपोळी हो ना. माझी पण म्हणजे मला पण, ती आवडते भरपूर म्हणजे भरपूर आवडते. पुरण पोळी चहा, म्हणा चहा पोळी.
नाही पण, चहासोबत एकदम फेवरेट बघा माझी.
माझं सुद्धा मी चहा पेत नाही, खरं जर पुरणपोळी असेल ना. म्हणजे मी ऐवढी म्हणजे अर्धा पाऊण किलोच्या पोळ्या बनवते, चहापोळी खाण्यासाठी खास. होय. चहा पोळी दोन तीन दिवस. चहापोळी, चहापोळी, चहापोळी पित्त उसळलेला असते तरी सुद्धा. चहापोळी.
स्पेशलच आहे ना एक.
तुमच्याकडे कसं पिठ लावून करतात का, तेलातल्या म्हणजे तेलातल्या करतात.
तर काय तेलाचे बनवता येत नाहीत, मग मी जास्तीत जास्त पिठाच्या चं.
आमच्याकडे ना तेलाचे पिठाचे कोणच नाही संपूर्ण सगळे तेलाचेच
ते आमच्याकडं बनवतात बनवणारी खर मला काय येतच नाही आणि कधी कुणाच बघितलं पण नाही ते तेलाच बनवतेल जे बघून आपण शिकाव अस म्हणजे म्हणजे इथ कोण करतच नाही पिकणार कसं ते बिना
हा हा होय होय हा होय होय तिकडल्या माणसांना ना ना आमच्या पोळी हेच्या येत नाहीत पिठाच्या येत नाहीत सगळ्या तेलाच्याच
हा आणि आम्हाला तेलाच्या येत नाही म्हणजे मी असं ट्राय केला होता मधी प्रयत्न केलता मी तेलाची पोळी करण्याचा पण ते काय झालं खालीच राऊन गेल ते सगळं पूर्णपणे पोळपाटला ना तिथंच राहून गेल चल आणि ते पीठ वेगळं झालं पुरण बाहेर आल त्यातनं
काय करायच सांगा म्हणजे प्रयत्न करताय म्हणा तुम्ही तरी पण व्हय प्रयत्नार्थी परमेश्वर म्हणत्यात ते काय खोट नाही एकदा चुक चुकल दोनदा चुकल पण पुन्हा नाही ते तुमच्या सासूबाईंना वगैरे अस येत असल त्याचं बघून तुम्ही केला असता नई
कुणालाच नाही कुणालाच नाही आसपास पण नाही कोण बनवत आमच्या घरीच नाही आसपास पण बनवत नाहीत कोण
आमच्यात कनी आमची आजी करायची ना ते कधीतरी मला असं मी तिचं कधीतरी बघत बसत होत आणि आता पण मी लई नसतोय सोडा सासूबाई वगैरे असत्यात मी जर बाहेरल्या कामात असतोय नई जनावरांच्या तेन
हा हा
अ म ते बहीण पण माझी बहीण तर माझी माझ्यापेक्षा एवढ्या फास्ट एवढ्या मोठ्या मोठ्या पोळ्या करते एक खाली की गरगरीत गप बसाय पाहिजे एवढ्या मस्त अशा बघत बसाय एवढ्या पोळ्या मला जमत नाही एवढी माझी बारकी बहीण असून करते आओ
होय फास्ट पण बनवत्यात
हा फास्ट पण बनवत्या ती कराली कणी दुसऱ्याला चपाती तर आमच्यात सांगू काय तुम्हाला एवढी म्हणजे फॅमिली मोठठी असल्यामुळे एका टाइमला आम्हाला वीस ते पंचवीस चपात्या लागत्यात डब्याला वगैरे अशा
होय
अर्ध्या तासात चपाती फिनिश करून टाकत्या मी तर तासभर करत बसतो एवढ्या फास्ट लाटत्या
मी पण म्हणजे हळूहळूच करते मी पण कधी एवढं म्हणजे हे घेत नाही
हा नाही ते आम्हाला पण जमतच नाही तेवढ्याला आणि तशाच कणी ती पोळ्या पण एकदम मस्त करते आओ
होय ना मला येतात बनवता पोळ्या खरं पिठाच्या तेलाच्या नाही
आणि आमच्यातून आधी अ तवा ओ असं पालता घालून असं ते त्याज पोळीच तवे वेगळा करत्यात ना म्हणजे ठेवलेलाच असतोय पोळीसाठी वेगळा तवा
होय काय आमच्या इथ तसं काय नाही आहे जसं म्हणजे चपातीचा हा हा
चुलीवर असत्यात त्याच्यामुळ कणी प्रत्येकाच्या घरी एक एक किलो अर्धा किलो अशा पोळ्या असत्याच म ते अं पाट्यावर हितंन माग आमच्या सासूबाई माझं लग्न झालं त्यावेेळेस वाटत होत्या, पण आता आम्ही त्या स्टीलच्या चाळणी नाहीत काय चाळण असतीया तशी? स्टीलचा बारीक जाळीची हा. ते यूज करतोय आता.
हां
आता ते म्हणजे एक एक जण नाही एक जण कणी पाट त्याच्या वर वाटून आणि पाट्यावर आणि वाटत्यात म्हणजे कसं अ सो ह्याच्या
हूत होतंय पुरण.
हा ते आपल्या पिठाच्या ह्याला कनी काहीतरी ऍडजस्ट करता येतंय. पण तेलाच्या ऍडजेस्ट पुरण जर चुकलं नाही तर बाबा ते पीठ जरी कणिक जरी चुकली अजिबात ते वाटच लागतीया त्याची
होय ना आमची आजी ना म्हणजे आम्ही तेलाच्या बनवतचं नाही सोडा खरं आमच्या आजीनां फुक कायम पाट्यावरचं वाटायची पुरण.
होय ते सवय असतिया ते त्यांना कधि दुसरं पटतच नाही हो.
अजून सुद्धा पाट्यावरच वाटून ती पुरण बनवतीया आमासणी ना आम्ही म्हणतो की बनवतो आम्ही चाळीवर नको म्हणतीया मी वाटून ठेवतो तुम्ही पोळ्या करा म्हणतीया आणि मग वाटून देते असतिया आ पोळ्या लाटतं बस.
बरं
होय
हा हा अे नाही त्याचि चव पण वेगळी असतीया आधीचे जे मसाले जे करत होते ना मसाले पुरण ह्अ म्हणजे हे ज तीळ जिर वगैरे मसाला ते पाट् एक एकदम मसाला जर वेगळच नाही आमटीला चंवच वेगळी यायची.
खलबत्यात चेचून.
होय होय होय आताच्या मुलींना ते खलबुत उचल
उचलत नाही उचलतीया सोडा खरं बनवायला, दुखत्यात हात हात दुखून येत्यात.
होय.
मग आणखीन काय? हम्म तुम्हाला बाहेर खायला आवडते की, घरी आवडते?
आता जेवायचं.
हा
अ तुम्ही कधी असं ते रव्याची पोळी किंवा शेंगदाण्याची पोळी कधी केलता काय ओ?
हा करते की अ रव्याची पोळी शेंगण्यांची पोळी शेंगण्याची पोळी बनवून लई दिवस झाले आता.
मी खाऊन मला वाटतंय मला वाटतंय दहा ते पंधरा वर्ष झाली बघा खाऊन आवडते मात्र करायच काय धाडस होईत नाही ते आजीच आमची करतीया ओ ते मला कळत नाही. करताच येत नाही त्याच्यामुळे मी केलेलं नाही.
हा हा
रव्याची कधीतरी करतोय बघा तुम्ही कशी करताय रव्याची.
अ आम्ही काय ते शिरा बनवून घेते जे आपण म्हणजे. काय म्हणवते त्यापेक्ष थोडसं त्याला आदान कमी ठेवून करायला लागते वाटतं.
हा
आमच्या पण सासूबाई बनवतात त्याच्या शिरा मी फक्त पोळी भरायचा आणि लाटायच तेवढंच काम करतोय. सासुबाई शिरा बनवून देतात आणि मी आपलं माझा पण शिरा कधी तर चुकतोय.
चुकतोय होय शिरा चुकतोय अहो गडबडीत कराल का नाही. शिरा चुकतोय काय भानगड ती मी पण कणी किती वेळा हे केलय एकाद्या वेळेस मी आमचाकडे कसं माणस. तसं कस एखाद्या आजारी माणसाला काय रिकाम जाईत नाहीत ना दोन भाकरी नाहीतर. असे काही तर शिरा वगैरे करून नेतेत असं करून द्यायलं कणी हमखास चुकलेला असतय.
माझ्यापेक्षा छान तर माझा नवराच छान करतो.
होय अरे वा वा वा.
शनिवारच ना मी उठत नाही त्या दिवशी मी शनिवारच लवकर शाळा असत्या पोरांची.
हा
माझ्या मिस्टरना उठून पोरासनी अंंगोळीला पाणी वगैरे देऊन त्यांचा त्यांनी नाश्ता. शिरा बनवतात शिरा त्यासनी आवडतोय पण आणि त्यांनी बनवतात. छान पण म्हणून मी शिरा बनवून देतात सकाळी सगळ्यांसनी नाशताला त्यांना पण. आणि पोरांच्या पण डब्याला होतो आणि मी केेलं की पोरं खात नाहीत शिरा
त्यांच्या बाबांच्याच हातचा लागतोय त्यांना मग दर शनिवारी माझ्या मिस्टर शिरा बनवतात सकाळी नाष्ट्याला हा. आता होय शनिवार एक दिवस आधी मधी पण काय. म्हणजे मला वैताग आला आजारी पडलो असलो ना तर बनवतात तसं काही नाही आणि आता. समजून मी होय समजून तर घेतातच सोडा.
हम्म आमचे जे आहेत का नाही. चहा सुद्धा कधी प पिणार म्हणजे करून पिणार नाहीत आजार.
आता माझं म्हणजे कसं झालत आज माझं आणि त्याचं जरा अस म्हणजे भांडण झालते मग मी झोपले अजून साडे सात वाजले तरी पोर क्लासला वगैरे गेलीत आणि मी झोप. लेलो उठलीत रागान आंघोळ केलीत चहा करून पिलीत. मला पण एक वाटी एक्स्ट्रा त्यात ठेवलेलीत मग मी उठलो आंघोळ केलं चहा पिलो नाश्ता केलो मग तिथनं पुढं कामाला सुरुवात.
मग म्हणजे करून तरी ठेवलीत निवांत बोलत जरी नसले तरी चहा करून ठेवली होय का नाही.
पण तसं बोलत्यात खरं. अ माझाच राग जास्त आहे त्यांच्यापेक्षा त्यांच्यापेक्षा जास्त मलाच राग येतोय.
होय हा म्हणजे त्यांनी तुम्हाला जास्त समजून घेत्यात म्हणा तुम्ही कमी घेताय त्यांना.
बोलतच नाही राग आला ना मी अजिबात अक्षरशः अजिबात बोलत नाही काय म्हणून
होय होय माझ्यागतच मी पण तोंड पण बघत नाही मग.
सेम सेम.
राग एकदाच एक तर गप्प बसतोय एक तर जास्त हे केलं की मग डोकंच तोंड सुद्धा बघत नाही मग.
हम्म तसंच होते रागामध्ये.
नाही आपल्या माणसावरच हक्काच्या माणूस रागावतय ओ.
होय ते पण आहे म्हणा, होय ते पण आहे.
हम्म.
मग तुमचा फेवरेट नाश्ता कोणताय.
नाश्ता फेवरेट. मी आमच्याकड नाश्ता करत नाही, डायरेक्ट दहाला तरी जेवून रिकाम बघा.
होय तरी मी स्वयंपाक वगैरे लवकर आवरते की, तरी पण असं बदल म्हणून.
दररोज पहाटे पाच वाजता उठायलाच लागते डेली.
हम्.
दूध आमच्याकडं ना अ.. दूध आमच्याकडं गोकुळ संघाला जातंय. दुधाला बरोबर पाच वाजता ते, डेअरीच कॅन वाजते.
हम्म.
पाच वाजता उठून आवरून डब्ब एक असतात. दिराचं नवऱ्याचं त्यांच्यामुळे लव कोरटून दूध काढायला जायला लागतंय, शेण वगैरे काढायचं असते. बाहेरली काम आहेतच. मग मी काय जेवणाकड नसतोयच मग कसं शेत शेताकड आवरुण जायची घाई असत्या. दहा वाजता तरी जात्यात ना, आवरुण दुपारी तीन वाजता आणि. परत या लागतंय दुधाला, मग तेच्या वर ना ष्टा वगैरे असं काय नाही डायरेक्ट जेवायचं दहा वासता, बघा तेच्यावर दुप दुपारी आणि तीन वाजता जेवणारी जेवत्यात. संध्याकाळी आठ वाजता तरी तर, जून निवांत नऊला तरी झोपलेले असत्यात.
होय होय रोचं आपलं.
नाष्टा नसतोय सोडा.
मुलं जेवलीत का काय.
सगळे जेवल्यात त्यांचे बाबा आता आल्यात, आता जेवतील ते.
हा हा, जेवा की आता, अ.. आता ना आता बास. मग उद्या राहिलेले कॉल दोन मी करते तुम्हाला.
हा ठीक आहे चालेल. अ... आता दोन झालेत मगाशी दोन आता दोन.
चार हा, हम बरं बरं.
ठीक आहे, चालते मग उद्या उद्या. आता तुम्हाला कोण करणार होतं ना नऊला.
अ आता बघतो मी पण जरा जेवतो, आणि त्या त्यांना विचारतो.
हा त्या काय नाही म्हणत्यात बघा, नाही तर मग तुम्ही मला मा कॉल करा मग.
किती वाजेपर्यंत असताय तुम्ही.
मी आहे जागे असते, मी अकरा साडे अकरापर्यंत.
असताय काय मग जेवल्यानंतर बघतो, काय मी तुम्हाला कॉल करून ब
हा ठीक आहे चालतंय करा, मग कम्पलीट करून घेऊ आपण.
चालतंय चालतंय तुम्ही, कधी म्हणजे ठेवा ठेवा.